हम्म आवाज येतोय का
हो येतोय बोला कसा दिवस गेला तुमचा आज
आजचा दिवस पूर्ण बिझी बिझी म्हणजे पूर्ण व्यस्त होता
बापरे काय काय केलं असं
बारा वाजेची शाळा होती बाराला गेली पोणे बाराला त्याच्यानंतर अ... अं डायरेक्ट वर्गावर जावं लागला शिकवायला मुलं काय शांत बसता मग
बिलकुल शांत बसत नाही
हम्म..
मग घरी
आर साडे पाच? नाही पोणे सहा झाले होते.
पाऊस आहे का तिकडे?
नाही पाऊस नाही वातावरण पण नाही
म्हणजे आता पाऊस गेला?
अ.. तस गेला‌ सांगताना नाही येणार बारीक- बारीक येतो मधूनच
इकडे तर खूप कडक ऊन आहे.
हम्म... नाही आज ऊन ए -का एवढं नाही झालं फक्त सावलीच होती.
आमच्याकडे कडक ऊन आहे आमच्याकडे बिलकुल पण पावसाच थेंब पण नाहीये आज.
म्हणजे मग तुम्हाला खूप गरम होत असेल ना?
खूप म्हणजे हवाच नाही डायरेक्ट
आता मी आली आणि इथ कामावर काम चालून गेली अजून आजयेना लोणचं टाकतोय आम्ही
कैरी आणली का?
हो कैरी बी आणली. आणि सामान पण घेऊन आले तर आता ते स्वामीची आजी आहे ना
हो
त्यांना बोलवलं मग त्यांच्यानेच सामान काढून- काढून कसं करायचं काय करायचं ते करताय आता प्रक्रिया.
स्वामीच्या आजीला सांग मागच्या वेळेस खूप जास्त मीठ टाकल होतो म -ना या वेळेस मीठ थोडस ह हात आवरून टाका म्हणा.
नाही सांगितलं तर मागच्या वेळेस ते शिलाआजी पण होत्या ना मग त्या शिला शिलाआजीन त्यांनी जात -जास्त टाकून दिल होत.
किती किलो आणले कैरी?
पाच किलोच.
चांगली निघाली का?
हा चांगली निघाली ना तिथूनच फोडून आणलो.
कोण गेल होत कैर घ्यायला?
मम्मीच गेली होती पण आपल्या आजीला पण पाठवलं होत त. कुठ चुकून गेली होती आजी पण आणि मम्मी पण कुठे शोधत होती.
आजी फोन नाही घेऊन गेली होती सोबत?
नाही ना फोन नाही घेऊन गेली होती रिचार्ज नाही ना. म्हटलं रिचार्ज टाकायला लावला असता.
टाकायचा होता ना मग रिचार्ज टाक मग दिला असताना तुला फोन करून सांगितलं असत तर.
हा तेच ना मग फोन करून सांगून दिलं असतं तर टाकून दिला अस म्हणत असं बी जायाच्या दिवशीबी टाकरणारच होते मी म्हट जायच्या दिवशी टाकु असं भी इथं नेटवर्क नसत.
बाकीचे काय करतायत मग?
तेच ना मग तेच सामानाच्या मागे लागलोय. ते गुळ कुटायचं
सई विषवू
ते बाहेर फिरताय.
बाहेर फिरून राहिले.
हम्म.
सईची प्रॅक्टिस नाही घेऊन राहिली का?
नाही ना क्ले नाही आणलाय आणि त्या अगोदरचे क्ले सगळे खराब करून टाकले आणि कुठे हरवून टाकले.
ते माती घेऊन यायला पाहिजे होते ना मग तुला आज सांगितले होते ना मी.
हम्म जाऊ दे उद्या नाही तर परवा घेऊन ये पंधरा तारीख आहे अजून वीस एक दिवस
तुला सुट्टी आहे का मग दोन दिवस मोहरम
नाही ना नाही ना उद्या उद्याचीच आहे फक्त परवा शाळा राहील.
परवा शाळा आहे मोहरमची तर दोन तीन दिवस सुट्टी असते ना उर्दू शाळांना.
नाही नाहीये म्हणे या वेळेस. पोर दु शाळ्यांना नाही म्हणजे मोहरमची नसते म्हणे. फक्त ईद, बकरी ईद आणि ईद.
तेवढेच असते.
मग एकाद दिवस सुटी तगे शनिवारे शाळा. बरोबर मग काय यायचं जमणार नाही. जाऊ द्या काही येऊ पण नका. मी पण आराम करेल मग काय करणार.
हम्म तू मस्त पैकी शनिवार रविवार आराम करणार.
शनिवार रविवार दोघ दिवस आराम करेल.
अ काय करशील शनिवारी मस्त आवर सावर करून घेशील मग रविवारी आरामच राहील तुला.
इतकं काही आवरायचं नाही माझं फक्त त्या खिडक्यांमध्ये खूप जास्त धूळ झालेली आहे ना. तेवढे ते साफ करायचे आहे. कपडे तर रोजचे धुतली जातय संध्याकाळी आल्यावर. रूम पण सगळं स्वच्छ आहे. पण राहिले आ- आता ते काय आता कुठे पडणार मालचं कानातलं हरवलेलं. ते बेड मध्ये पडेल. अंथरुणात अंथ्रूणमध्ये तर सगळं चेक केलं मी पाहिलं. पण नाही मिळालं मला.
बललॉम मस्त अथरून घ्यायचं आणि मग असं थोडस हात लावून नेट बघायचं ना.
ह हात लावणच सगळं बघितलं पण नाही मिळालं तर काय करणार आहे त्याला. कपडे पण सगळे झटकून झटून. बघून घेतले आता ते कपाट आहे कपाटच्या खाली कपडे ठेवते तिथे- तिकडे तर नाही पडणार ना ते तेवढ खाली कशाला जाणार बर.
बाई ग मग रस्त्यात पडला असेल तर मग काय सांगता येत नाही.
रस्त्यात पडलं असेल कुठे पडलं असेल नाही सांगतायत बघ.
हम्म तेचं ना
रस्त्यात पण कस पडलं असेल काय पडलं असेल काही नाही लक्षात मग.
ह
गेलं माझ अर्ध्या ग्रॅमच सोनं सात.
गेले तुझे सात हजार पाण्यामध्ये.
भाऊबीज आठ हजार रुपये पाण्यात गेले माझे.
साखरीवाल्या आयला सांगितलं होत हां सांगितलं होतं.
सांगितलं सगळ्यांना सांगितलं.
कोणाची नजर लागली काय माहिती माझ्या कानातल्यांना. हरवले ते
कस काय पडलं?
आता सगळा कान सुना झाला असेल तुझा.
मग काय. ते पडलं म्हणून ते खालचे सोन्याचे कानातले आहेत दुसरे अजून ते पण नाही टाकायची इच्छा झाली माझे त्यात माझी चांदीची अंगठी तुझ्याकडे ना.
हो ती मध्येच ठेवली होती ना तू काढली नसेल ना.
नाही काढली ना मग कुठे आली त्या दिवशी.
नाही ना मग ते मध्येच ठेवली गेली. काय करणार मला.
मग दे ना मला सोनं घ्यायला पैसे.
पैसे पैसे पैसे माझे टीडीएस चे पैसे नाही आले कुठून पैसे देऊ.
मग कधी येणार टीडीएस चे पैसे तर ते उशिरा येतात. दिवाळीच्या दिवसामध्ये कुठे लोक देतात.
पण काय बाकीच्या ऐकण्यात आलं तर बाकीच्यांची येऊन गेलं म्हणे
लाडकी
ती ना असं नंबर वाईज येतात सिरीज वाईज म्हणजे ए बी सी डी असं प्रमाणे येत वाटतं मग शेवटी नाव असत ना आपलं त्यामुळे ते तस येतं.
हो बरोबर
हा मग तुझा आर आहे र चा
हम्म
थोडं लेट पडेल मग
पण आमच्या मॅडमचं नाव नीता नि त्यांचं नाही लवकर नाही येणार बरोबर
ह ए बी सी डी वाले ते जे असतात ते त्यांच्या लवकर पडून जातात.
अ मग त्या एक मॅडमांचं नाव तर सुमित्रा आहे त्या सुमित्रा मॅडमांचं तर येऊन गेलं.
असं कसं काय येऊन गेलं त्यांचं तू कधी फॉर्म भरला टी डी एस चा
हो म्हणजे आता हं अगोदर भरला होता त्याने, पण परत अजून काय? तरी ते पोर्टल अपडेटच सांगितलं त्यांनी तर दोन तीन दिवससापूर्वी डॉक्युमेंट घेतले. परत त्या आणि
हा मग तुझा भरलाच नाही तर मग कसं येणार.
हम्म नाही भरला होता अगोदर पण आता परत म्हणे येते पोर्टल
पोर्टलचचं काय नसेन काहीतरी त्याने क्युरी केली असेल काहीतरी अपूर्ण राहिलं असेल. आणि तो पोर्टलचं नाव सांगतोय त्यांच्याकडूनच काही चुकी झाली असेल
बरोबर आहे
हू
हम्म आमच्या मॅडमांचं हा बार गेली ना ती पंथडा आहे
विषवु
मेश पण खळतो म गाडी नाही आज सुट्टी घेतली खोकला झाला होता तुला मग आज सुट्टी घेतली मग दावाखान्यात जाऊन आली ती सकाळी
हो का
हम्म ते पण मीनी सांगितलं म्हणत जाऊन याव बाई म्हंटल दाखवण्यात डॉक्टरांना
हम्
मी आज मी काय सांगितलं मी आज शाळेतून आली मग गाडी थोडा वेळ बाहेरच राहू दिली ना म्हटलं बाहेर राहू न मग नंतर लॉंगिल मध्ये तर काय केलं त्या च चिंटू केलं काकोे केलं काय मत गाडीच मांगे डकीच ते आहे ना लॉकच तिथंच काडी टाकून दिली तर खराब
काढ टाकून देतली ते लॉकच्याच्या मध्ये
हा तर उघडत नाही ते
बै ग मग आता कसं करणार त्याला
तेच ना दादाता सांगत आता म्हणे ते तेल असत तेल सोडून दे म्हणे
ह तेल सोडून कस काय होणार कारण की त्याच्या जर काडी वगैरे घुसले अस ल तर मगती
ते अटक ते अटकले ज असेल तर कस ला ते उघडणार बरं
त्याला ते बारीक चिमटा बिमटा असो त्याच्याने काढून बघायचं ना जर मिळाली बिळाली तर
नाही ना नाही भेतली ना
ते जे रिपेरिंग वाले आहे ना
हम्म
दुरुस्त करतात ते त्यांच्याकडेच घेऊन जावं लागेल तेच करतील काहीतरी ते बरोबर करतील
शनिवारी सुट्टी राहिली असते तर गेली असती नाही दूर ला पण शनिवारी सुट्टी नाही ना
ह आणि शुक्रवार चंमच नंबर लावून बघ ना सर्विस सेंटर ला
नाही ना तिथं होत नाम तिथं असत ना नंबर लावायला च सटरडे होत म्हणजे शवार होत पण म मोरमची आणि रेवाची सुट्टी आहे मग डायरेक्ट सोमवारी नंबर लागतोय
ह मोरमची रविवारच्या सुट्टी आणि शनिवारी तुझी शाळा असणार
शनिवारच ऑप्शन होत पण मग शनिवारी सुटी नाही ना
बरोबर
हम्म
काय स्वयंपाक केला तुम्ही कि नाही रा नाही केला अजून
अजून काहीच नाही त्याच्या आज मागे लागलोय आम्ही फक्त ते सामान बनवायच
अ
सगळे मटेरियल काढले ते सगळं मटेरियल ते मिक्सरमध्येध्ये